हॅलो जेवणाला घातले बघ तुम्ही काय करायलाा.
माझं पण चालय आता जेवणाची तयारी चालूयतेच काय करायचं. इथून सुरुवात आहे. आता
मी काय रोज ररोज तेसतेच काय भाजी करायची. ठीसले आम काही करायची. रोज रज सकाळी काय बनवायचं. संधाय काय काय बनवायचं.
करायच करायला काय कर. ाणी सर पापा काय
होय हा खूप मोठा प्रश्न निर्माण होते.
काय करायचं याच्या मार टेच बेठे
काय करायच. खूप मोठा प्रश्नणत ते
जेवण काय अस फटाफट पोर्ज्या वगैरे मारू शकते.
हो जेवन काय पा अर्धा पन तस सगळं आवड
होतंय आपलं
हो
ह काही बाकी निवांत, बाकीच आत्ता सुरुवात केली आहे ब आता चहा घेनार
हा हा
चहा घेतल्यानंतर म चालु करायचं कामाला आपल्या
हा हा आज ज जरा बाहेर गेलेले आले तिकडून मग फळीची भांडी पाऊस चालू व्हायच्या आधी म्हंटलं एकदा फळीची भांडी घासून ठेवावी, कारण का पाऊस चालू झालाय कि मग ती वाढत नाहीत व्यवस्थित आतन तशीच भांडी ओली राहतात. म्हणून म्हटलं आता ऊन आहे तोपर्यंत भांडे घासुन घेतल्याची बरी
बरं केलंस, ‌ स्वच्छता होत्या, वरच्या वर केलीस किनी मग लोड जात नाही आग नंतर
होय आणि कस ते किचन मध्ये सगळ्या भांड्यांच्या जेवणावर फोडण्या त्या जेवणाच्या सगळ फोडण्या कनी त्या भांड्यावरनी तिलकड जाऊन बसते सगळे आणि भांडी अशी तेलकड होतात. ते नको वाढते तिथे भांड होय आणि धुळ्ळा बस त नाही आता ऊन तेन असल्यामुळे वार तेन सुटते नाही, त्यामुळे धुळला खूप बसते मग ते नको वाढते म ते कधी भांडी दिरल कधी स्वच्छता करल असं होते.
बर तुम्ही केलीस का भांडी तेन
आमची कशी आहेता महाशिवरात्रीला घासल्यात
ह
आता महाशिवरात्रीला आमच्या इथं जरा हे करतात ना गं आपली यात्रा म्हणजे यात्रा सगळं करतात त्याच्यामु कस त्या
कधी महाशिर महाशिवरात्रेला
होय होय महाशिवरात्र ला च मोठी यात्रा असते, यात्रा भरते गावात.
हा हा
हा मग कस यात्रेसाठी म्हनून कोणी हंतरुण म्हण
हो आमच्याकडे पण तसेच असतय असते. जात्रेला म्हणजे सगळं घर साफ सफाई करायची सगळी भांडी, कपडे म्हणजे हंतरून तेन सगळं स्वच्छ करून घ्यायचं यात्रेच्या आधी यात्रा आमची एक दिवसाची असत्या खरं त्यात आठ दहा दिवसजा त्यात आमचं स्वच्छता
स्वच्छताक.
एक दिवसच असते आमची यात्रा म्हणजे, दुसऱ्या दिवशी महाप्रसाद ते नसते, मोठी गावात खर एका दिवसासाठी आधी आठ पंधरा दिवस हे करा लागते साफसफाई,
तयारी.
हो तयार करायला लागते त्याशिवाय असा त सण आहे. असं वाटतच नाही महाशिवरात्र आणि कारण आमच्या गावात त वर्षातून एकदा सण येते नाही. त्यामुळे सगळे जण असे उह ते सेलिब्रेट करतात. होय तुमच्याकड कोणत सन असतोय. हम् होम होम. तुमच्या गावात पण महादेवाचं मंदिर आहे?
पण
हा हा
एकदमच आहे पण आहे गावातल्या गावात म्हण गावातल्या गावात सगळी लोक
हा हा आमच्या इथ पण खूप मोठ मंदिर म्हणे प्राचीन मंदिर आहे ते म्हे खूप लांब लोक येतात दर्शनाला.
होय.
होय म्हणजे ते आमच जे मंदिर आहे ना महा म्हणजे महादेवाचं ते प्राचीन काळात बांधलेलं होतं. त्यामुळे त्याला आता पर्य पर्यटन स्थळ म्हणून त्याला आता मान्यता दिली या मग त्यामुळे ते खूप लांबून लोक येत्यात मग ते आमची आमच्या दुसरा कुठला सण मोठा नसत, असतच सण खरं महा शिवरात्र दुकानं खेळणी ते अशी दुकानात भरून असतात मग त्या म्हणजे, त्या दिवशी असं वेगळंच काय उत्तेजन म्हजे आनंदतअस सगळे असतात मग ते सगळे साफसफाई प करून एका दिवसासाठी सगळे नट तटन असतात मग तेव्हा साफसफाई कराय लागते, या मग नंतर दसरा पण आमच्याकड मोठा असतो पालखी नऊ दिवस ते मग नवरात्रतीन बसलेले असतात. मग नव्या दिवशी पालखी सोळा ते असते अस. म तेच होय.
हॅलो हॅलो